हॅलो!
हा काय करते.
काहीच नाही काहीच नाही. तुम्ही का करताय?
आम्ही काहीच नाही बसून आव. आम्ही जेवण केेलो. काय जेवले आमची आई कामाला गेली कामाला गेली.
कोणते कामाले?
हम्म कौरवभले माती उपाधी काम.
हो का.
हम्म तुमची आई काय करती?
तू, आमची आई काहीच नाही घरीच राहते.
हम्म हम्म. तू काय जेवाण केले मग?
तुम्ही को मी आलूची वांगी.
आलू वांगा.
हा.
संपले का मंग स्कुल
हो जाल गेलो.
हम्म झाला तुमच्या फेवरेल पार्टी? आम्ही काहीच नाही रिकामच आलो.
तुम् तुम्ही का का काम करते?
मी काहीच नाही घरी. घरचे काम करतो, घरचे काम करतो.
हो. ग येते का तू कोणची भाजी?
हो हा फुलगोभी.
हम्म. फूलगोभी. गं तू किती शिक शिकण आहे?
मी ना ते तेरावी.
हम्म. तुला कोणते सब्जेक्ट आवडते? मी सेवेन्थ.
मला सायन्स.
सायन्स.
सायन्स बायपीसी आय मी बा.
हॅलो!
हम्म ऐकू नाही का आहे की.
नाही येत नाही नाही.
मला ऐकू येतय.
काकु मला ऐकून नाही येत. तू मशीन शिवते का?
हम्म तसच बोल. वा.
शिवते का? तुझी बहीण काय करत आहे?
हम्म.
हॅलो.
आमची बहीण स्कूल ला जाते.
तुझी बहीण का करतल अली का जेवण केली का?
स्कूल ला जाऊन येऊन खेळतात. हो केली.
खेळतात आहे. सगळे
हम्म तिलास हो झाले
तुला कोणची गेम आवडते?
माले खो खो
खो खो कवा तरी खेली का?
हो स्कूल मध्ये असता ना खेलो.
खेली, अभी नाही आता नाही खेळत.
आता नाय खेळत.
हो का.
का गेम्स.
ह हो खेळतो ना मी आता बीन केळतो केलो बी आलो बी.
का का खेळती तू?
मी कबड्डी खेळतो, खो खो. खो खो, कब्बडी, निटबॉल स्कीिप. रेडिंग रेस सगडे खेळतो, कवबिंग्स खेळतो. खेळतो.
हा हा
हो का
हम तुमचे फ्रेंड्स वगैरे का करती?
आमची फ्रेंड्स काही नाहीत खाते झोपते.
हम् हम् स्कूल मध्ये कस राहते मग फ्रेंडस मध्ये रायते का?
हो आमचे चांगलेच आहेत अजून.
दुसऱ्या गावावरून येते.
लोकल हाय दुसरे गावानं बिन येथे.
हम्म हम्म प्रेशर्स कवा मग तुमच्या शाडेमध्ये.
ते
सायन्स
माहीत नाही सांगल्यात आता.
हम्म का टेन्थ च्या एक्झामच्या पहिल्याच करते ना फेशर्स.
हो ना
मग नाय केले.
नाही आम्हाला एन्युअल डे राहिटले. नाही बोलवत
हम्म हं
आम्हाले अन्युअलडे रेयतो तवा बोलवते.
हम्म हम चेहरावरन खूप चांगलं राहते मग.
हो चांगलंच आहे ते एक एक दिवस, एक एक दिवस चांगल नाही राहत. तू का ना ड्रेस घेतली का ना?
हा
हॅलो! तू काना ड्रेस घेतली का ना?
हो घेतलो परवा.
हो का?
हम्म
च्यांगलं हाय?
काऊन तुम्ही घेत का? हम्म तुम्ही घेता का कपडे तू घेते का कपडे?
हो ना. हो घेते ना मी.
हम्म हम्म हम्म
च्यांगले तर आहे ना तुम्ही सगळे?
तू कसं फॉर्मल ड्रेस घालता नाही ट्रेडिशनल ड्रेस घालते?
असं ट्रेडिशनल ड्रेसेस लावतो आम्ही. ट्रेडिशनल ड्रेसेस लावतो आम्ही.
फॉर्मल ड्रेस नाही लावत?
तू कसं लावते? लावतो पण एक एक दिवस. तुम्ही?
मी ट्रेडिशनलच लावतो.
तुम कम सेलिब्रेशन कसं केल्या.
आम्ही बोथ चांगलाच केल आम्ही बोथ चुडीदार
हम्म हम्म शादीला किती दिवस खेळे?
नाइन नाइन डे.
नऊ दिवस
नाईन दिवस.
हम्म हम्म हम्म तुम करते मग बांधकाम मग?
हो ना आम्ही करतो आम्ही, कर आम्ही करतो आम्ही खेळतो बिन.
हम्म हम तुमच्या घराबाजूचे बिन खेळते? हम्म घरा बाजूचे बीन खेलते? घरा बाजुचे बिन
हो सगळे खेलते आम्ही, हो ठीक आहे मग.
नाही नाही थांब ना टाईम नाही झाला.
हा करतय.
काहीच नाही.
तुम्ही काय करताय म्हणताव तुम्ही काय करताय म्हणताव
काहीच नाही.
झाली घडी झाली का.
हम
तुमची मम्मी तुम्हाला तुम्हाला नाही शिवादेत तुमची मम्मी.
नाही शिवा. शिवा देते काही ऐकत नाही तर.
नाय तू ऐकते का सगळे तू सगळी काम ऐकते का तुमची मम्मीची
हो
बोल ना तू काहीतरी
सांगा ओ आता तुम्हीच
तुम्हीच सांगा जेवण केलंय ना तुम्ही तर
हाव केलो.
कोणची भाजी? हॅलो
आ सांगा
काहीची भाजी म्हणताव फूलगोभी क्या का काहीतर बोल ना तुम्ही
सांगा तुम्ही
तुम्ही सांगा मी का सांगू हम
काहीतरी हे का आता. छान वाटलं
शाळेतलं मी त खळतो
हम
सगळे खेळतो, पडतो अजून लढतो. स्कूलमंदी
काऊन
असच फ्रेंड्स मारल्या त
फ्रेंज फ्रेंड्स पिन मारते. का
हो ना
हम हम हा का म आमचे फ्रेंड्स आम्हाला मारत नाही होते.
हो का आम्हाला मारते. आमची फ्रेंड्स तुम्हाला जुटी टाकण येते का
हाव हाव येते.
कोणची कोणची जुटू येते.
सगळच येते.
तेच कोणची कोणची म्हणतो?
हम् आता वेळ कशी टाक म्हणले, तशी टाक तू
जे टाक म्हणले, तसे टाकते का
हा
तू चांगली टाकते. का बोध
हो, टाकतो. आता तसेस
हू, तुम्ही शिलेले टाकते. का का बीन
शेलिले टाकतो. बाहेर कोण तरी बोलावल तर ते, गाई बिन टाकतो.
हो, का तो ता तुमची आई तुम्हाला मारते का?
नाही. मारत
तुमची चालेले.
काहीतरी गलती काम केली तर मारते नाही. तर नाही मारत.
तुमची चेल्ली काम करते का सगळ्या घरी.
हो करते. सगळंच नाय करत काहीतरी सांगितल तर करते नाही तर काहीच
तुम्ही तुमच्या लीत मारते का?
मारतो मी तीन ऐकत नाय तर.
बहोत मारते थोरसच मारते.
रागामध्ये कशी भेटली का तशी.
हो का. तुमची घरी पय तुमची गरी माणश अ तुमची घरी म्हंदी निंबूचे झाड आहे ना.
हो हाय.
काही तर झाडं आहे का अजून.
आहेत जांभळाचे हाय मल्ले फुल हाय जास्मिन. सगडच आहे सारे ठीक आहे मंग रहाय तू.
हो राय बाय.